येतोय का आवाज?
येतो आहे मॅम आवाज
हा काय चाललं झोपलंय की काय तुम्ही?
नाही अजून नाही झोपलेय मॅम
जेवण झालं?
हो जेवण झालं मॅम तुमचं?
हो झालं गावाकडे काय लवकर जेवत असतील ना?
हो लवकर जेवण करून घेता गाव कडे
शेतातून शेतावरून आलं की लवकर स्वयंपाक बनवलं की जेवण करून आठ नऊ वाजेपर्यंत मला वाटतं झोपून जात असतं.
हो आठ नऊ वाजेपर्यंत झोपून जाता हा
सकाळी लवकर उठ आणि सकाळचं पण जेवण दहा बारा वाजेच्या आत होऊन जात असं त्यांना
अ न आठ नऊ लाच होेऊन जातं मॅडम
आणि काय म्हणत त्याला न्याहारी न्याहारी शेत त्यामध्ये डबा वगैरे
हा डबे घेऊन जाता हा डबे घेऊन जाता इथं शेतामध्ये आठ वाजताच निघून जाता.
हो का आणि हा काम झालं का बारा वाजेच्या आत वगैरे जे ऊन पडायच्या आधी जेवण पण होऊन जातता.
हो जेवण होऊन जातं त्यांचं
त जेवा या शेती शेतामध्ये जाऊन जेवायला मस्त वाटते.
विहिरी मधून पाणी काढून आणता हो काढून आणता सगळं एक कत बस
छान वाटतं ते हा प्रत्येकाने कोणी काय आणलेले डबे ते पण शेअर
हो एकमेकांना देता आणि जेवण झालं की अजून कामाला लागून जाता
हो ना किती छान आणि हा आणि जेवण झालं की थोडा आराम करायला पण झाडा खाली मस्त छान सावलीमध्ये झोप
हो झोपून जाता एकमेका पाया जाता ना एक एकमेकांच्या शेतामध्ये.
अच्छा काम हा हा काय करतय.
अडजी पडजी म्हणजे एकमेकांच मदत करत.
अच्छा म्हणजे. हा तिने तिच्या शेतात काम केलं असेल तर तिने तिच्या शेतात काम करायचं असं.
तला.
अच्छा अच्छा हा. चांगल आणि तिकडे म्हणजे जेवण वगैरे कसं असतं मग तुमच्याकडे गावाकडे.
चुलीवरच जेवण असत मॅम. अ सगळं. छान बनवता आणि छान लागत चुलीवरचं जेवण.
हो ना मला म्हणजे तुम्ही. अ भाकरी जास्त खात असतील ना भाकरी. करी वगैरे ज्वारीच्या बाजरीच्याकरी हा ज्वारी ज्वारी अस असेल ना तुमच्याकडे पकी बाज. बाजरी आणि ज्वारी
हो
आणि ते काहीतरी एक करळण्याची भाकरी पण बनवतात ना करळण्याच्या पिठाची वगैरे मिक्स आ
हो हो उडीद डाळ गहू हो सगळे टाकता मध्ये णे
तरे
उडीद हो गहू
तेथे बघ तरी चव छान लागते हो पूर्वी पूर्वी कस असायच हो पूर्वी कस ते गहू नसायचं ची ना जास्त म्हणजे श्रीमंत लोकच गहू अस आणि गावाकडची लोक कशी ज्वारी, बाजरी याच आणि सणासुदीला गव्हाच्या पोळ्या वगैरे - बनवल्या जाईल
हो हो
आता तस नाहीये आता सगळेच गहू वगैरे खायला लागले. पोळ्या वगैरे हा पोळ्या सगळ्या
ज्वारीचीच बाजरी खायचे त्याच्याने त्यांची
हो त्याच्यामुळे पौष्टिक पण होत ते बोला मॅडम हॅलो ब हॅलो हॅलो